हॅलो
हॅलो
आवाज येतोय
हो येतोय आवाज
काय चाललंय
काय नाही आनंदात आहे मजेत आहे
काय करता मग तुम्ही
अ माझा पार्लर पार्लरचा व्यवसाय आहे
हा
हम्म तुम्ही काय करता
मी ज्वेलरी बनवते लग्नातने हळदीच्या टायमिंगला परत बेबी शॉवरला यूज वगैरे होतात ना त्या ज्वेलरी परत मोत्यांच्या ज्वेलरी त्या सगळ्या ज्वेलरी बनवत तम तुम्हाला हा स्वतः बनवते.
हो. म्हणजे मोत्यांचं वगैरे कसं करता मग तुम्ही दोऱ्याने वगैरे शिवून वगैरे असं असत का ते.
नाही नाही अ त्याच्यासाठी तार असते. प्रत्येक गोष्टीसाठी तार यूज करायची. अ तीन दोन प्रकारच्या तारे असतात म्हणजे बऱ्याच प्रकारच्या तारे असतात. त्यात दोन प्रकारची तार घ्यायची एक अ झीरो पॉईंट दोनची तार घ्यायची आणि तीन पॉईंटची तार घ्यायची मोठी आणि तीन पॉइंटची तार अस ना त्याला झिरो पॉईंट दोनची तार असते ना, त्यानं मोती ॲडजेस्ट करायची म्हणजे तुम्हाला कशी डिझाईन हवी आहे ना. तशी डिझाईन त्या झिरो पॉइंट दोनची तार असते ना. त्यांना तशी डिझाईन बनवत राहायची.
हा हा.
आणि त्याला मग आकार द्यायचा आणि ते मग आपल्याला पाहिजे असं डिझाईन होतात तिथं मग, त् मणा निकला. परत कानातले झुमके, बिनली, हातातल्या भांगड्या, पैंज जण, मंगळसूत्र वेगवेगळ्या प्रकारचे. परत नती असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पाहिजे अशा नती. येतात बनवतात त्याच्यापासून पर तुम्हाला सांगते. अ अजून बरेच काय काय गोष्टी असा नवीन, नवीन असत बघा मोत्याणमध्ये. येतात. कास्ट्यावर वगैरे युज होतात, ज्वेलरी त्या जास्त करून. मग त्या भरपूर बनतात हा आणि प्र ते क मोर्त्याची पण डिझाईन वेगळी असते ना तसे मग ते ज्वेलरीची. पण डिझाईन वेगवेगळीच असते.
हा हा नती पण वेगवेगळ्या प्रकारच्या बनवत असणार ना तुम्ही.
हो वेगवेगळ्या म्हणजे साखरपुडां नथ वेगळी लग्नाची. वेगळी सिंपल नत वेगळी अशी रेग्युलर साठी वेगळी. असे प्रत्येक नथीचे पण प्रकार आहेत.
हा.
परत आपण सा सिंपल साडी नेसल्यानंतर त्याच्या मंगळसूत्र कसं घालायचं.
हा हा.
कास्त्यावर मंगळसूत्र असं प्रत्येक साडीवर सुद्धा मंगसूत्र. त्र त्याच्या सोबत कानातले परत गळ्यातले अस सेट. च असतात पूर्णपणे.
हम्म हम्म.
आणि बेबी शॉवररच्या ज्वेलरी साठी म्हणजे ओरिजनल फ्लॉवरची पण येतात करता. अम म्हणा तसं म्हणलं त गुलाबाची म्हणा परत अ उ तगर वगैरे.
मग ते फुलं कशावर तुम्ही चिटकावतात का शिवून देतात असे फुलं.
हा ते ओरिजनल फ्लॉ फुल आहेत, ना ते ग्लू गमन. त बघा त्यान चिटकवायची हां. त्यांनी फिटकवून मग, तयार करायचा कॅनवास घ्यायचा आणि त्या कॅनव्हसवर चीटकवायची कटिंग वगैरे करून डिझाईन तेन. मध्ये जसे ते डिझाईन असेल ना, तस चिटकवायचं आणि आधी मदे दोऱ्याचा पण उपयोग होतो. दोऱ्याचा उपयोग केला म्हणजे कसं निसटत नाही नुसतं गमचं म्हटलं की निसटतं. आणि उन्हाळ्यात कस असतं कि गरमी जास्त असते आणि गर्मीने मग आत त्याला घाम वगैरे येतो ते वलसर होतं ना सगळं. अन मग त्याच्यामुळे ते निगत. आणि आर्टिफिशियल म्हणलं की मग तसच येतं फक्त जराशी वेगळ येत. त्यात जास्त करू न दोऱ्या प्रकारला लय येतो दोरा युज जास्त कराला लागतो त्यात.
हम.
तुम्हाला कधी लागले तर सांगा मला.
हो सांगेल ना
हां मी पोझ करते म्हणजे कुठून पण ऑर्डर असेल ना तरी पोस्टा मार्गे मार्फत वगैरे पोच करते तिथपर्यंत संक्रांतीच्या टायमिंगला भरपूर हा संक्रांतीच्या टायमिंगला भरपूर मार्केट असतय त्यात
हो आणि ते कॅनवस वर म्हटलं तुम्ही चिटकवायचं ते आपल्याला कार्डबोर्ड वर पण कार्डबोर्ड वर पण चिटकवता येईल ना?
अ तेच्यावर जास्त वे नाही ते वॅक्स साठी ते आपण युज करतो बघा
हा, हा, हा, व्याग् स्ट्रिकस हा, हा, हा, हा
हा त्याच्यावर सुद्धा आपण करू शकतो हू आणि ते च्या तेच्यावर कसं ते नाजूक असतं ना कॉट स्टेप मध्ये मग चिटकत पण व्यवस्थित असं दुसरं काय आपण यूज केलं ना तर त्याच्यावर चिटकत नाही. लगेच चीकटणी करतो
हा हम्
आणि त्याच्याव कसं असं जास्त वेळ राहत चिटकून की बाबा आपण ते कागदच प्रकार झाला ना? मग कागद लवकर चिकटला की निघत नाही एकतर फाटून तरी निघतो नाही तर खराब होऊन तरी निघत मग त्यामुळ हाल जास्त जाड पण नाही यूज करायचं आणि जास्त हालकं पण यूज नाही करायचं कॉटन
हम्, हम्
ज्वेलरी बनवताना लयी सोपीय तुम्ही जरी बनवायचा प्रयत्न केला ना हा त्याला मटेरियल भेटतं सगळं अ आर्टिफिशयल तगर भेटते दुकानात बघा मोती भेटतात गोल्डन कलरचे आणि आर्टिफिशियलमध्ये गुलाब पण भेटतात. आणि जिप्सच एक बांडल भेटतो आर र्टिफिशल मध्येच आणि तसच बनवायच जस जस आपण ओरिजिनल फुलांना जे यूज करणार ना सगळे तेच फक्त सात नंबरची सुई घ्यायची आणि वाकळचा दोरा आसतो ना तो दोरा यूज करायचा साधा दोरा नाही यूज करायचा का तर वाकळचं दोरा तुटत नाही साधा दोरा असतो ना तो लगेच तुटतो.
तुटतो बरोबर
आणि मग ते ओवायचं ओवून केलंका नाही कि व्यवस्थित होत.
हम्
हे दोऱ्याच अ ह्यात जास्त करून फ्लॉवर ज्वेलरी आहे ना ते जास्त करून दोऱ्याचे प्रकार जास्त आणि ते मोत्यांची ज्वेलरीमध्ये जास्त करून तात मोहत्यांची ज्वेलरीला ली टाईम लागतो. आणि त्यात मटेरियल पण तसं हार्ड घ्यायला लागतं ना. आणि लई बारीक काम वगैरे त्याच
असेल ना?
हा एक नेकलेस बनवायला दोन दिवस जातातच मला. थोडं थोडं म्हटलं का तर डोळ्यांना वगैरे पण त्रास होतो ना स्वतःची काळजी घेऊन करायला लागतय. तुमच्या पार्लरमध्ये काय काय असतय?
माझ्या पार्लरमध्ये काही मेकअप वगैरे मेनिक्युअर, पेडिक्युअर. आपलं फेशियल, हेअर हेअर विषयी हेअर स्पा वगैरे. फेशियल साठी तसेच अं गोल्ड चांगल असतं स्किन नुसार तुम्ही घेतलं पाहिजे तुमची स्किन ऑइली. का म ट्राय तिच्यानुसार पण घेतलं तरी चालत असो.
ह जर आता समजा ऑयली चेहरा आहे माझा जरा तर मी गोल्डचाच यूज केलं तर इन्फेक्शन काही होत नाही ना?
काही होणार तर नाही पण तुमच्यासाठीना ऑयली स्किन साठी ना फेशिल किंवा पपया फेशिल किंवा डायमंड फेशिल असं तुम्ही करू शकता.
हा आणि ब्लीच मध्ये ते ऑलिव्हयाच आहे वर्ल्डमध्ये ते सुट होईल ते चालेल ना आहे ना. हम्म
किंवा नेचरच गोल्ड मध्ये असतं ते पण चांगलंय.
त्यात किती प्रकार असतात ब्लीच मध्ये
भरपूर प्रकार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या असताना. अ क्रीम ब्लीच असतो पावडर ब्लीच असतो. असते
तुम्ही सगळ्याच ऑर्डर वगैरे घेत असाल मग ब्राईडच्या वगैरे.
हो घेते ना.
आणि काय मगं
आणि तुम्ही ते याच म्हटलं अजून कोणती ज्वेलरी म्हटल तुम्ही मग त्यांची आणि फ्वरची आणि अजून कोणती म्हटलंय?
अ लग्नातले हार ओरिजनल सॉ आणि ते सप्तपदीच पण आता ट्रेन निघालाय बघा भरपूर. ते पण करते मी ओरिजिनल फ्लॉवरचे करतात.
हो का?
हा म्हणजे आपण लग्नात फेरे वगैरे घेतो ना बघा त्याच्यानंतर सात वचन घेतात बघा.
हा हां
हा ते वचनांसाठी रांगोळी असते सात वचनं लिहायची आणि त्याच्याकड न फ्लॉवर्सनं असं डिझाईन वगैरे काढायचे ते पण खूप मस्त त वाटता.
तुम्ही स्वतः जाता का तिथे?
हो मी स्वतःच जाते.
हम्
मी स्वतः जा करते दोन. अ एक तिला नाही जमत सोबतीला कोणतरी लागत का तर टायमिंग झालं पाहिजे ना आणि त्यात वार वगैरे सुटत त्या दिसातनी भरपूर मग लोड होतोच जास्त करून
हम
त्यामुळे मी जास्त एकटी नाही जात सोबतच कोणाला ना कोणाला घेऊन जाते तसं लोड पडतो का तर ते फुलं वगैरे कट करून जायला लागतं ना तस त्यात त सप्टपरीमध्येध्ये एवढं नाही भरवडत
हम्म
का तर काही इच्छिनं कट करायची वगैरे तेलाही लोडं असतय
हो ना अगोदर काम्टिन्यू असणार तुम्ही ते पाकळ्या पाकळ्या हा
हो त्या क कराय जेवढे फ येल्लो कलरचा भाग असतो ना झेंडूचा तो फक्त आला पाहिजे खा भाग नाही आला पाहिजे अजिबात बारकाव्यान वगरे सगळे फ्लॉ कराय लागतात
हम्म मेहनतीचच काम करतात सगळं तर
हो हो माझं पण झालंय ना पार्लरचं पण मी नाही एवढं मग इंटरेस्ट नाही ठेवलातात म्हंटलं हे करते तर ते कशाला आणि गावाकडे जास्त बायक नाहीले लक्ष देत त्या गोष्टीकडं आणि आता प्रोफेशनल मेकअपचा लावलेला क्लास पण मध्येच बंद केला
हम्म चालेल तय मी करते तो मी नंतर करते तुम्हाला चालेल ओके